हॅलो
हॅलो, कुठ काय हच्यावर उभी राहिलीस काय?
हॅलो
कुठे उभी राहिलीस. आवाज सगळा बसचाच याय लागलाय.
लयब्ररीच्या बाहेर. होय नाय, नऊ वाजता जाते ग. काय आहे हे नेमक?
अग असच काय तर टाइमपास. बायका बायका ते कार्या ऍप आहे. मग आता हे कस टास्क कंप्लीट केल की नाही प्रत्येक टास्कला दोन दोन हजार रुपये. अस असतय मग आता झालेत भरपूर. एक शेवटचाच राहिलाय आता. मग आता कुणालाही करायच आता मैत्रिणी वगैरे सग ळ्या झाल्या. म्हटल आता चला तुला डिस्टर्ब कराव. कोमलला सांगून काय कोमल बोलणार आहे. दहा मिनट तरी असाय तू पण तिकडून बोलली पाहिजेस. मी पण इकडून बोलली पाहिजे. अस आहे. हम्म
ते कळत नाही का बर.
नाही नाही काही नाही, आता हे वर्ष झाल मी करतोय. आणि काय बोलणार आहे आपण. फॅमिलीच तर बोलायलो. थोडी काय अस बोलतोय.
कि त्या रिलेटेडच वगैरे कामा रिलेटेडच वगैरे.
नाही नाही नाही काहीच नाही नाही काहीच हे अगदी आपण नॉर्मल बोलतोय अस अगदी. त्याचा काहीच नाही संबंध. आता कुठली एक्झाम.
आता हे ह्याची आरबीआयच्या
हा बिलतीस ना मध्ये. हॅलो हॅलो
हॅलो
आरबीची आर‌आरबीची दिली. हम्म
बर बर बर बर बाकीच कुठल्या दुसरे फिल्ड करत बघत नाहीस काय? तूझ्या हिच्या रिलेटेड डिग्रीशी नाही काय?
चर्चा करायला.
ॲग्रिकल्चरचा. मग त्यात काही इंटरेस्ट नाही. हॅलो
इंटरेस्ट बीएसी अग्रीच जास्त आहे ना मग मला तिचा सिलाफचा पूर्ण कंप्लीट करायला लागतो आधी.
होय काय.
माझ डिग्रीच काहीच नव्हत त्यात. मग आता किती जरी केल तरी ते पाच थोडशा शिकल्यात. आणि मी ते पाच महिन्यात कम्प्लिंट करणार आहे. फरकच
फरक राहणार खरच हो. ते काय
सगळ्या तस डिटेल्समध्ये माहित आहे. आता मला तस होत
हा मायकेट बरोबर बरोबर.
म्हणून म्हणल जनरल बँकिंग ठीक आहे.
हम्म हम्म हम्म अस, घरी गेलतीस का नाही? छोटू बघ आता चाललय खेळायच गाड्या सगळ्या घरात. भरलेत कुठल्या गाडी हून पडेन अस काही सांगता येत नाही. बात करायची नाही म्हणतो मला. त्याला मोबाईल दिलेला नाही त्यामुळ म्हणतो बात करायची नाही. रुसून बसतोय काय करायच? बात करायची बात करायची नाही. डुग्गु काय गेलाय क्लासला होय जरा बऱ्यापैकी. हम्म आता जरा कस औषध सगळी बंद झालेत ना ग आता. आता नॉर्मल होय. त्या दिवशी घातला होता म्हटल असूदे तर चला घालुया म्हंटल.
दीक्षा दिदी दीक्षा दिदी मला म्हणत्या आग त्याच्या चेहऱ्यावर बघकी औरा वेगळाय त्यांचा डुग्गु कसा शांत सोजवळ दिसतो जरी ड्रेस घातला काय तर वेगळा ह्याचा हम्म ते असतय कीनाय ॲटिट्यूड हां एटीट्यूड तसा चेहर्‍यावर दिसतोय.
हम्म भांडण तर एवढी काढतोय कनाय तुला सांगते कळ तरी. कळ कुचरा झालाय बघ काय अस काय पण पण त्याला आभे म्हणून भांडतयच बघ डायरेक्ट अंगावरच जातय. आता स्कूल मध्ये एकदा न्यायला गेली होती ना मी पोरांना हां आणि पूर्ण माऊची मैत्रीणय ग तिला आभे म्हणून तिच्या अंगावर धावून गेलाय ती पोरगी किंचाळायलाच लागली ती मोठी हा लहान. तुझी मम्मी म्हणाली काय झाल ओ काय केल बाळान मारलय काय नाही ओ म्हटल कुठे काय मारलय. तर हां ठेव तिथ. नकोय मग बाळ बघा की तुमच हे कस म्हणल काय करायच म्हणतो काय कर. ते म्हणल त्याला तरी. तर असल ते कळ कुचरय पोरग लय भांडण त्या डुग्गुशी पण अजिबात पटवून घेत नाही तो डुग्गु कस- कसा शांत काय देईल त्याच्यावरच. खेळायच त्याच्यावरच बोलायच तस ह्याच काही नाही बघा अजून मी एवढ मारत ते की नाही त्याला. दिसायला खर मात्र एक नंबर आहे. कलर जोरात झालाय हम्म. हम्म कायतर मग दाद्या तर म्हणतो सगळ्या यात्रेत. त्यालाच बघत होती कसल पोरग ते दाजी बस आमच्या इथ भरत नाही काही यात्रा तिथ दादा हां मग डुग्गूची त्या दिवशी तब्येत बरी नव्हती. मग ह्याला तर जायच होत मग दादा म त्यांनी म्हणाले मग आम्ही घेऊन जातो. मग ह्याला तयार केला तर सगळीचजण असतात ना जरा. तून मग ह्याला तयार केला मग हा गेला लाद्या म्हणतो सगळ्या यात्रेत हाच खोड्या काढायला तर पोरग तुझ एक नंबर आहे म्हणतो. हम्म तुमची पण यात्रा आली असेल की आता.
होय एप्रिल एंडिंगला आहे वाटत काहीतरी.
हम्म हम्म आता ह्याचीये ना तांदोडीची आलीया. मामा सांगत होता चार तारीख
चार ही लाख, एक बारा ला
चार तारखेला ग, हम्म नाई चार आदल्या दिवशी पोळ्या आहेत म्हणाल्याला, दुसऱ्या दिवशी काय करणार नाहीत. परत सोमवार काय तो करत नाहीत ना वाटतं म मंगळवारी हाय वाटत. चार दिवसा ई यात्रा हाय म्हणत होता म्हणलं आता काय उपयोगाची चार दिवस यात्रा म्हटलं, व्हय हेज पेप पर सुरू होतील ग डुगूचे आणि त्याज काय रिव्हजन तो चुकवत नाय अजिबात
हम्म
एंट्रन्स एक्झाम होती. नवीन स्कूल ऍडमिशन घेतलय ना त्याला आम्ही सांगलीला एंट्रन्स एक्झाम होती. म कसं होत, फर्स्ट स्टँडर्ड टू फाय स्टँडर्ड एक पेपर होता. अनं सिक्स स्टँडर्ड टू टेन स्टँडर्ड दुसरा पेपर होता. खरं फर्स्ट स्टँडर्ड पासून टेन्थ स्टँडर्डमध्ये फक् क्त पन्नास मुलं त्यांना घ्यायची होतीतं. ते एक्स्ट्रा काय घेणार नव्हती. जवळजवळ दीडशे दोनशे पोरं एंट्रन्स एक्झामला होती. डुगु त्यामध्ये टॉपर आला. पहिला आला.
व्हय, भारीच की,
हम्म, स्कूल पण असल भारी ये ना, तुला काय सांगू जबरदस्त स्कूल ये. अ घोडावरचं नाय, घोडावरचं काय व्हाय लागलंय, ते बोर्डिंगच घोडावतय अग
हा हा हा
म कुठं आतापासून हॉस्टेलला घणतेस. पण शुवे पासून ते दुसरा आहे तिकडं ते आहे, म्हणजे अ म्हणजे यिऊन जाऊन केलं तरी चालतंय. खरं पत मेन अ तिथला ते काय अतिग्रह ये, कणय, ते हॉस्टेल हाय बय कंपल्सरी बोर्डिंग
हूं काय
नाय बई, आतापासनच काय नाय बई एवढ लांब, एवढं होऊ शकत नाय. लगच्यालगेच त्याला पण जमणार नाय तसं ते, म्हणून हे, हे पण मोठ ठ ये हेंच आय. आंबानीच आहे. खूप मोठ काही गोष्टी, सांगलीतच ये, खूप मोठ ये. बस वगैऱ्या येत्या हा बस वगैरे येत्या. काय नाय त्याच झाडं लावाय चाललंय बघ
काय उन्हाळ्यात कुठं झाड लावतोस म्हणा
त ते ओ लावलेली काढायची चाललीयेत बघ झाड दुसरं काय चाललेलं नाय. लावलेली झाडं, पुदिना जरी लावलेला असो कुंडीतून. म ह्याज ते आपलं उपटायचं चाललय. त्याच्यावरच काढायचं चाललंय. समाधान, मम्मीची तब्बेत कशी
मम्मीच ये. चांगली ये, आमच्या यात्रे पर्यंत होत्यास ना रिकामी
अ तुझ्या यात्रेपर्यंत होतोय. खरं आता तिकड शिरोलळा शिफ्टिंग आय. येऊन जाईन तशी मी, आता पु या आता डुबूची एक्झाम झाली शिफ्टिंग करणार ये तिकडं. आता ऍडमिशन पण झालंय. आता घराचं पण झालंय मंजूर. आता मग, करायचं म्हणतोय आता शिफ्टिंग परीक्षा झाली की करतो की परक कस होतय आमितच कार्य येते ना ग एट मग काय, काय करायचं नस जाऊन सेट तर सगळं व्हायला पाहिजे मला अगोदर
गेल पाहिजे आगोदर.
हम्म, अगोदर मग परत कसं होतय ते दिवस जस, जस दिवस जवळ येईल तस मनस्थिती राहत नाही. कच्च
होय.
काय करायची इच्छा होत नाही मग त्यामूळ अगोदरच मग ते करून घ्यावं. आता चालू रहा आणि परत मी दुसऱ्यांदा तुला फोन करणार दोन वेळ तुझ्यावर फोन करणार मग बंद होणार. काय हा थांब चालूच ठेव ऑन मी करते दोन मिनिटं एक सेकंदात लगेच करते कॉल तुला हा.